हॅलो.
हॅलो.
हा याला आवाज तुला काय नंबर पाठ झालाय काय काय लगेच लावलीस.
अर नाही मी कॉपी केलं आणि मग तेच पेस्ट मारते
हा हा हा. बोल की आणि काय मग?
काही नाही बघ निवांत आहे तर बसले घरात.
माझी तर आता ऍड मोरलाही न झाल्यात तर ते कॉग्रॅच्युलेशन्स पण आल नाही. रिकामा ऑडिओ
अगोदर ते आता आलं नाही नव मग झालं असल कि ते.
ते रामानुजला विचारतो त्याला आलाय का कॉग्रॅच्युलेशन्स त्याला पण इनात नाही पुढे टास्क.
ह माझ्या आता दोन राहिल्यात हे दोन झाले की बघाय पाहिजे काय ते.
होय.
लिहायला नको बाई मला कंटाळा आलाय.
होय तीनची तर वाट लागल्याच. आणि दोन व्यवस्थित झालीत आता.
रिकामा ऑडिओ
खरं माझी चार ऑटोमॅटिक झालती त्याप्रमाणे अजून दोन राहत्या खरं येईना. तर काय मी काय वाली.
अग म्हणजे त्या बाईंनी टाकलेली की एकशे ऐंशी मिनिट बोलायचं.
टोटल पूर्ण टास्क मध्ये.
हा मग त्यासाठी तुम्हाला वीस नाही तर बावीस टास्क कम्प्लीट कराय लागतात.
हम्म हम्म.
म्हणजे प्रत्येकाचं दहा दहा जर मिनटं धरलं तर..
म्हणजे जर वीस बावीस केल तरी टास्क होतोय.
हा. आणि मी आम्ही कसं मधी थोडं थोडंच बोललेल पाच मिनिटं चार मिनटं.
हा हा नाही मी व्यवस्थित बोललोय एकच पाच मिनिटात झाला असेल बा ची सगळी हुतीत व्यवस्थित दहा मिनिटं त्यांनी. एक दोन असतील पाच मिनिटांची.
मी म मध्ये थोडं कमी बोललोय.
होय.
आणि काय
ते फॉर्म तर आलंच नाही सोड.
जाऊती तिकड ते आपआप म्हणजे आपण सारखं सारखं तेच भरालंय म्हण ते ये ना झाले वाटतं का.
हो
मी ते सारखं सारखं तेच भरतय.
हम्म!
आणि काय
निव आज मी घरला गेलतो. अजुून्या आणि तिथं एक आमच्या दादाची बारकी भरगी आहे. असल एक दीड दोन वर्षाची असेल आणि ती काय म म्हणजे मला ओळखत नाही ना इथले मी जात नाही आणि ती तर नसते असले. तथ त्यामुळं लय वळखत नाही तिला मी म्हणता मी गेलोय काय आणि माझ्यापासून लांब लांब पळायला. मी म्हटलो ए मारतो बा. अे.
ते लहान पोरगाला पण मारत व काणपड हवीण म्हणते.
आणि चॉकलेट खायल त ती चॉकलेट काढून घेतलो. मग तिला पण आला राग आणि मला सांगा मला म्हणाल्या मग
हम
मारतो ब काठी कुट्टाय असं म्हणाल्या काय मग सगळी तिथं बाकीची होती मझी काकी आजी तेन तिने म्हणाल्या ए तिला कुठ मार तो म्हणाले आज तुलाच मारतो बघ असं म्हणालेत काय आणि मला सांगायला मला की कुणाला भेटणे. कुणालाच भीत नाही ती सगळ्यांना मारतो मण त्या फक्त सोमला भीिते सोम म्हणजे. होो म्हणजे माझा भाऊ.
हा.
किं आला जर आला आल्या की मी सोहम आला म्हटलं तरी पळून जाते आधी लगेच.
आ आमच्या इथं पण कधी इथं एक छोटं पोरग आहे काय.
हम्म!
ण ते पण असं म्हणजे माणसांना बघितलं तर भीतायच पूर्ण म्हणजे असं. बायकांना म्हणजे पोरींना बघितलं की भित नाही.
हम् हम्!
पोर्यांना माणसांना बघितलं की तथे मग मी त्याला आणतोय का कधीच. तर मग त्या आमच्या पप्पांना बघित बघितलं आणि आमच्या मामांना. बघली पळतच सुुट्ट बी घरला. अगं मागं पण बघत नाही परत.
हम्.
पळत तुटतेय.
ती माणसांना पण भीित नाही ती सोमला तेवढं भीित्या. उगचच काय माहीत का आणि सोमलाी तेवढ भित्या म्हणल्यावर. ती मला काय म्हणाल्या सांग सोहम ला बोलवू काय म्हणजे ती सोहम ची भीती ते मला दाखवाले.
आणि तो आम्ही माझ्याला एकदा मामाच्या घरात घेऊन गेलतो काय आणि तो. पहिला सगळीकडें चेक करायला किचनमध्ये जाऊन बघितला बेडरूम म जाऊन बघितला. कुठं हाय काय कोण माणूस घरात म्हणजे आमच मामा ते नसतात ना.
हा.
पहिला बघितला आणि मग खेळायला लागला घरात जर त्यानी असलीत की नाही.
हा.
एकतर घरला सोडणे म्हणतोय आणि नाहीतर एकतर शांत बसतोय फक्त. त्यांच्याकड बघतच नाही बई.
असलं भितय ते,
काय पण करत असतात. लहान पोरं तर,
खरंच घेतय, लहानपात आणि माझ्या चुलत मामाची मुलगी ये काय. आणि ती पहिल्यांदा म्हणजे, त्यांच्या घरात पहिल्यांदाच ना लंय दिवसातन असं बाळ.
हम्म.
छोट मग ते, त्याला लै लाड केल्यात सगळीजन तिला काय पाहिजे ते सगळं हट्ट पुरवतात, तिचं म्हणजे जरास. वांड झाल्या गं.
हम्म हम.
आणि परवा इथं आल ति आणि माझ्या चुलात आजीची म्हणजे, काकीची एक मुलगी आहे. दोघे पण सेम वयाचेत आणि, मग त्या सेम आहेत म्हटलं खेळतात की आम्ही सोडलोय काय. आणि येेत ह ही शांत आहे, काकीची मुलगी आणि ती मामाची मुलगी लै वांडाय.
हम्म.
ति आल्या हिचा हेअर बेंड काढून घेतल्या केस वढल्या. तिला सोड नाच, तिला सोड नाच तिचं केस धरून अशी वडाल्यागल्या.
लै अगाव असत्यात एक एक.
बेल्ट तिचा दिनच झाला परत ती रडायला लागली. आणि मग सगळी जण तिला, सोडवून घेतलो काय आणि परत तिचे मागं मागं चालल्यात. तिला मारायला.
ही पण पलगी काय कराल, ती घराकड तिथं कनस्ट्र म्हणजे रस्त्याच एक काम सुरू आहे. आणि तिथं खडी आणि खडी आणि सिमेंट वतल्या. आणि ही पोरगी सिमेंट भरून भरून गटारित वताल्या.
वा! काय पण करते.
नाही तर‌ काय. आणि ती दुसरीे एक पोरगी हाय काय आमच्या मामाची आम्ही, ते दुसऱ्या एक मामाची. आणि मामाची वास्तूकशांती होती. तेव्हा सगळी आलती नी मग ती पोरगी पण आलती. ती आणि आम्ही गप बसलेलो. आणि ती येऊन चिमकरून केस ओढून चाले आमची. आणि लई जोरात अगं तिझ लागत होतं लई जोरात. तोडत होती ती.
काय पण करत्यात बाई.
आणि त्यानंतर, त्यानंतर तिचं मन पलटलं. काय माहित काय झालं, आणि ती माझी पप्पी घेऊन पळत चालेली. सारखं येऊन पप्पी येऊन पळून चालेली असं करालती. आणि तिने असं करालती, वीस वीस पंचवीस वेळा. आणि आणि तिला बघून माझ्या मामाच्या पोरग्याच्या पण अंगात आलं. कि ही काय कराल्या म्हणून, ते पण येऊन माझे पप्पी घेऊन पळून चालेल.
मज्जा चं. माझी पोरगी म्हणजे, एवढी पण काय लहान नाही आहे पाचवी ला हाय आता.
हम्म.
आणि काल सगळे माझे, भाऊ तेन आलतीत गं चुलत भाऊ वगैरे.
हा.
मग ति मस्ती करत्यातच कि गं, अस आणि मग तिला. तिला उगड असते सायकल क जे सायकल आहे काय ते कुणाला देत नाही बे सख्या भावाला पण देत नाही साब
हम्म हम्म.
आणि मग तिची सायकल घ्यायचं मग ती तसं केल्यावर तर जास्त अस वरडायचं दगड. फेकायचं असलं काम कराल ति काला आम्हाला एवढी मोठी मोठी दगड घेऊन फेकत्या काल ते आम्हाला आणि
ते नाही बोलवल्यात तेनी तू आणि काकी जा बोल पार्सल घेऊन येकी. त्यांच केक पण नको सोड असू दे आणुदे नाही तर काय तर कर
कुठे गं.
अग ते पुढं. पुढे एक कुळ आहे त्यांच्या पुरगी बारकी पुरगीचा वाढदिवस आहे.
ये जाकी मग केक मिळतोय.
बस गप्प.
लहानपणी आपण जात होतो नाही. दुसऱ्यांच्या घरला
नाही तर काय
मी तर जात होतो जायचं बिस्किटपडा वगैरे घेऊन.
लहानपणी एकमेकांचं जात होतं का आपण
हो.
सगळी तर अस बकी होती. दवा एक फालतू प सुरू केली त ब लईवाला रॅपर घालायचं रॅपरवर रॅपरवर रॅर पण त्यात कायच नसंत होत.
होय काहीच नसत होतं. आणि जरी असलं तरी आत मग एकदम छोट गिफ्ट काहीतरी असणार
नाहीत ते एवढं खुश होऊन उघडायच होत पुढचं
ह. किती किती मिनिटं झाले गं.
नऊ मिनिट झाल्यात अजून एक मिनिट आहे.
नऊ नऊ नऊ झाल्यात.
मी तर म्हणालेत आता यायलाच नको पुढची
होय येत नाही घे आता काय त्याला करू नकोस.
हम्.
अच काहीतरी येतय मग माझा आता येतो एक झाल्यावर नको याला
होय. येणार नाही सोड सगळ्याचच तस यायंलागलय वाटत अपडेट मारल्यावर.
होय मला अजुन काय आलच नाही
मला काय आलत
हम्म. होय काय.
काय नाही.
हे दहा मिनटं झाल्यावर परत करू काय तू जाणार आहेस.
मी काय जात नसते.
ह
कर कि मग एकच राहतय तुझं.
होय तुझ्या बड्डे ला कोण येणार मग
बारक्या पोरांना बोलू मी अशी इच्छा आहे तिची. आताची बड्डे मी आता हा